हॅलो
हा येतोय का वाज
हो येतोय येतोय नमस्कार नमस्कार
नमस्कार नमस्कार नमस्कार
काय काय तब्येत हो जेवण झाल तब्येत काय म्हणते
हो व्यवस्थित आहे
बर बर बर
बाकी बसल होत टी व्ही बघत हे चालू आहे राजकारण
हा हा हा पेपर पेपर फुटीवरती
हम् तेच ना पेपर फुटीच
पेपर फुटल्यामुळे मुलांचं नुकसान होतं होफन एक वीजय पोस होतय ना
आ मुलांचं नुकसान मुलांच नूकसान होतय ही गोष्ट मान्यय पण फोडणारे पण लोक काय की स्वतःच्या स्वारथासाठी काय गोष्ट करतायत पण बाकीच्या सगळ्या समाजाच्या ह्याला येतय ना
नाही पण गरीबाचा जो असतो विद्यार्थी त्याने ते सगळे आपली स्वतःची प्रॉपर्टी ह्याला लावलेलं असतेत. कोणी कर्ज काढतय, कोणी घरदारे विकतायत आणि ते ट्यूशन करणं, कॉलेज करणं. अशा वेळेस जर पेपर फुटले तर किती मोठा प्रॉब्लेम येतो.
नाय शक्यच नाय ते अवघड काम आहे सगळं.
हम्म ते त्याच्यामुळे त्यांनी विचार करायलाच हवा गवर्मेंट
आता कसं झालं त्याच्यामध्ये आणि बाकीच्या लोकांचा संधी साधू लोक असतात ना.
हम्म.
ते त्याच्यामध्ये अटॅच होऊन गेले असा विषय
हम्म हम्म हम्म.
मला तर वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी काढून रिझर्व्हेशन काढून टाकाव. शिक्षणावरचं रिझर्व्हेशन पहिले काढून टाक. कायला पायजे.
शिक्षणाचं रिझर्व्हेशन काढलं ना की मग हा प्रॉब्लेमच येणार नाय.
हम्म.
आणि. मग मग काहीच मिळणार नाय का नाय शिक्षणामधले कॉम्पिटिशन सगळं संपून जाईल. सगळ्यांना सम समान एवढ मार
हा मग का बघ फार फार द्यायचंय तुम्ही तर आर्थिक निकषावर द्या तुम्ही आरक्षण बाबा त्याची खरंच परिस्थिती नाहीये फी भरण्याची किंवा पुढे शिकू शकत नाही अशा माणसाला तुम्ही आरक्षण दिलं तर ठीक हे ना.
बरोबर आहे.
पण बाकीच्या गोष्टींमध्ये काय होतं की जेला खरंच गरज नाहीेये ना. त्याला सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ भेटतो.
हम्म हम्म हम्म.
आणि मेन जे स्कॉलर लोक आहेत ते मागचं राहतात असा विषय होतो.
हम्म हम्म हम्म.
त्याच्यामुळे यांनी कायतरी डिसिजन घ्यायला पाहिजे याच्यावर
डिसिजन घ्यायला पायजे हो. त्यांनी पण शिक्ष शिक्षणावरती पण त्यांनी विचार केलाच पाहिजे हो. कारण पेपर बोट पेपर बोट ते तुम्ही खेळताय ना विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी तुम्ही खेळतायत.
मुळात. मला असं वाटतं की ही शिक्षण पद्धती री रिवॅप करायची गरज हाय म्हणजे तिच्यावरती विचार करण्याची गरज आहे आपल्या इथली शिक्षण पद्धती जी आहे. आणि बाकीच्या देशांमधली जर शिक्षण पद्धती बघितली तर जमीन आसमानचा फरक ये. म्हणजे आपल्या इथे विद्यार्थी इंजिनिअरिंग होईपर्यंत प्रॅक्टिकली झिरो असतो.
बाहेर देशामध्ये मेडिकल आणि शिक्षण तर टोटल फ्रीच आहे तिथे कायच विषय नाही त्याच्यामुळे तिथं हा गोंधळ पेपर फुटणे किंवा हे करणे तसा विषयच होत नाही. कारण टोटल फ्रीच हाय ना तिथे. इथे कसं कॉम्पिटिशन हाय पैसे आहेत सगळ्या गोष्टीच विचार आहे ना.
आणि दुसरं काय तिकडे म्हणजे व्होकेशनली सब्जेक्टस फार इम्पॉर्टंट असतात म्हणजे ज्या आम पोराला ज्या फिल्डमध्ये इंटरेस्ट आहे त्या फिल्डशी रिलेटेड प्रॅक्टिक्लस अह त्या फीलल्डचे रिलेटेड प्रोजेक्टस हे त्यांना आय थिंक सिनियर जुनियर केजी पासून पुण असता.
हा हा.
इकडे आपल्या इथे तो प्रॉब्लेम आय की आपल्या इथे सगळ्यांना बारावी पर्यंत सेम एज्युकेशन.
आ.
बारावी नंतर काय स्टेप्स सेफ- सेपरेट फॅकल्टीज होतात. त्याच्यानंतर पोरांनी काय करायचं ते ते बारावी नंतर ठरवायचं. पैराज तिथली कडचे लोक कच म्हणजे लहान असतानाच त्यांचा फिक्स असत. काय करायचंय अन् काय नाय करायचं.
हा हा हा म्हणजे बळजबरी नको मुलांवरती.
हम्म तेच ना.
आपल्या जात नाय.
नाय ना. आणि मग ह्याच्यात काय होतं की मग आता कॉम्पिटिशन वाढल्यामुळे कॉम्पिटिशन वाढल्यामुळेच त्या सगळ्या गोष्टी होतात. पेपर फोडणे, हे करणे ते करणे. कॉम्पिटिशनच नसेल ना तर मग ह्या गोष्टी होणारच नाय.
नाय त्याला काय झालय माहिती आय का? त्याला जे सगळ्यात महत्त्वाचं ते नोकऱ्या कमी असल्यामुळे कॉम्पिटिशन होऊन गेलेय. कारण एखाद्याच नोकऱ्या जर जास्त असत्या ना तर कॉम्पिटिशन एवढं नसतं झालं. पण नोकऱ्या नसल्यामुळे ना एखाद्या छोट्याच्या शिपासाठी पण त्याच्याला पण दोन लाख बापरे एक शंभर जर विद्यार्थी भरायचे असतील त्यात दोन लाख विद्यार्थी देत्यात त्याला कॉम्पिटिशन तेच घडले ना.
ॲक्च्युली त्याचा रिझन एकच आय ना की डेव्हलपमेंट हाय जीली हीजी कनसेप्ट आय. आता बाकीच्या देशांमध्ये कसं आय की लिमिटेड पॉप्युलेशन आय. प्लस रेट ऑफ डेव्हलपमेंट इज हायर साईडला त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे लोक भेटत नायत. काम करायला आपल्या इथे उलट आय. आपल्या इथे डेव्हलपमेंट कमी आय आणि पॉप्युलेशन जास्त दरवर्षी बाहेर पडणारे इंजिनियर एकाच शहरातले बघितले. तरी हंड्रेंड पर्सेंट लोकांना जॉब अविलेबलच
मिळतच नाय मिळतच जॉबच मिळत नाय.
त्याच्यामुळे मग काय होतं की, मग ह्या सगळ्या गोष्टींचा आधार येतो. मग कुठेतरी गव्हर्नमेंटच सरवंट किंवा मग ह्याच्यासाठी मग या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यावर मग चालू आय राजकारण आता.
म तेवढ्यासाठी मुलं काय विचार करतात डॉक इंजिनियर होण्यापेक्षा मग मेडिकलचा जायाचं तर मेडिकल साठी जे आहेत नेट, सेटच्या परीक्षा आहेत. ह्या पेपर फुटतात आणि त्याच्यामुळे गडबडून जाते ना.
होय.
याला गरज तीच झाली ना कारण तिथे कॉम्पिटिशन कमी आय. कारण तिथे जॉब्स हायत ना डॉक्टर लोकांना जॉब आहेत नाय तर स्वतःचा बिझनेस
जॉब नाही केला स्वतःच स्वतःच क्लिनिक त्यांनी बेसिक चालवलं तरी फार झालं.
मग त्याच्यासाठी विद्यार्थीचा प्रयत्न करतात आणि आशा गडबड हुतात आणि पेपर फुटले जातय.
हम्म.
मग सगळी गडबड होऊन जाते ना सगळ्या गोष्टींची.
आणि ते विचित्र विचित्र म्हणजे व जरा अ मग पुढे फ्युचरमध्ये अवघड अवस्था येईल पोरांच्या
फार अवघड अवस्था होऊन जाईल आहे. भयानक अवघड अवस्था होऊन जाईल कारण विद्यार्थी तर दरवर्षी बाहेर पडणारे तेवढे आहेतच. त्यात ते जॉब पण नाहीत. अण ते पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आणि ज्यांच लास्ट इयर आहे. त्याच आता एज आहे. त्याच्यानंतर आता तो परीक्षा बसणार नाही. अशा वेळेत जर पेपर फुटले आणि परीक्षा जर रद्द जर झाल्या. मग म आता त्याचं आयुष्य संपलं ना? त्याच्यातून
हो
त्याच करिअरच संपून जातं ना मग तो बेसिकली तो हँडीकॅप होऊन जातो बाबा मी एवढं शिक्षण करून माझा कायचं उपयोग झाला नाही काही नाही. आणि मग तो त्याच्यावरती पण नरवस पणा येऊन जातो त्याच्यावरती पण,
खरी गोष्ट आहे
म्हणजे सगळ्यांनी विचार करायलाच पाहिजे या गोष्टीचा.
नाही ते ऍक्च्युली काय की म्हणजे यांचं आता शिक्षण धोरण बदलायचं, पण चाललंय आता म्हणजे बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटीज बऱ्यापैकी गोष्टी आता आय आय टी ला वगैरे जे हे आहे ना काय सिल्याबस सची टाईप किंवा बाकीच्या गोष्टी हळूहळू चेंज होतात नाही अस नाहीये लगेच, ते म्हणजे एका दिवसात सगळ्या गोष्टी चेंज होणार नाहीत पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे या गोष्टीची,
कुठं तर ठिणगी पडायला पाहिजे मग ते हळूहळू हळू हळू आहे ना त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात.
आणि ते फा आता काळाची गरज आहे म्हणजे ह्या.. अनुषंगाने जर ती बदलाची सुरुवात झाली ना, तर फ्युचरमध्ये पोरांच्या दृष्टीने जरा बऱ्यापैकी अ.. पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर क्रिएट होईल.
हम्म
तर मग आहेच जे जसं ट्रॅडिशनली चाललंय तसंच.
बरोबर आहे
त्यात मजा नाही राहणार मग त्यात,
हम् हम् ना ते होत. ते पण गरज आहेच पण ओ चेंज होण्यासारखी आहे ना गरज आहेच पण त्या गोष्टीची आज
चेंज झाल्याशिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही. शिक्षणाचा दर्जा सुधारण म्हणजे काय कि जो पोरगं ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतो त्याच्याकडे ते कॅलिव्हर पाहिजे की तो सर्व्हाइव्ह करू शकतो मार्केटमध्ये,
बरोबर आहे
आ आत्ता ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडणारा पोरगा जो आहे ना त्याला मार्केटच झिरो नॉलेज असतं जे तो फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडलेला असतो.
हम्म
मग त्याच्यानंतर त्याला सेटल व्हायला पुढचे चार वर्ष पाच वर्ष जातात बाकीच्या गोष्टी शिकन्यात म्हणजे प्रोफेशनल लाईफमध्ये
हम् हम् हम
आणि त्याच्यानंतर मग खरी प्रोफेशनल लाईफ सुरुवात होती त्याची, ह्या गोष्टी जर इनिशियल म्हणजे डे वन ला ज्या दिवशी तो पास आउट झाला नेक्स्ट डे पासून पि- तो जर प्रिपेर्डश असेल बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी- तर मग त्याचा तो तेवढा टाईम वाया जात नाही.
हम्म हम्म हम् पण तेवढ्या हे पण नाहीत ना,
की व्यवहारात जे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आणि आत्ताची एज्युकेशन पद्धती त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे ते आता बरेचसे बघा व्हिडिओ वगैरे येतात ते साईन कॉस थिटसा आला ते शिकवलं सरांनी मॅथ्सच्या आत पण ते आजपर्यंत आयुष्यात कळालाच नाही ते सायन्स कॉस डेटा कुठे वापरायचं. जनरल ऍक्टिव्हिटी लाईफमध्ये नाही ना इंजिनिअरिंग कुठे- डिझाईन बिझाईन च्या गोष्टी असतात त्या लोकांसाठी तेवढं ते लिमिटेड पण बाकी एव्हरेज एटी एकी फार पसेटं- जी मुलं बाकी कुठं जॉब्स वगैरे करतात, किंवा बाकी हे- बिझनेस असा त्यांच्यांत कुठे ह्याचा इम्पॅक्टच येत नाही.
हम्म
म्हणजे जेला जी ती गरज आहे त्यालाच शिकवा ना, बाकीच्यांना सगळं सरसकट शिकवून काही अर्थ नाही ना.
बरोबर आहे.
हेच्याने होतं काय म्हणजे, एखाद्या पोहराचं स्किल आहे भदलतंच. आणि आपण त्याला शिकवतो भलतच. तू पळणारच नाही म्ह ते झालं थोड- असं कायतर त्या बैलाबरोबर घोडा बांधला असं झालं. आता घोडा-
पळणारी बैलाच पळणजमीन आसमानचा फरक झाला ना.
हम हम हम
अस विषय सगळा मग त्या आणि काय झालं हे ट्रॅडिशनल ते तेच चालत आलंय. त्यांच्यामुळे काय झालं पोरांची पण आता आहे ना म्हणजे उदासीनता निर्माण झाली. या सगळ्या गोष्टी- रोज तिचं जायचं बसायच अभ्यास करायचा काय बर त्यांच्यातून, फारस असं काही आउटकम किंवा वरकम मिळतं असं काही नाही.
ह ह
आता हे चालू आहे आंदोलन ह्याच्यातन काहीतरी पॉझिटिव्ह निघालं तर बघू, मला हिशोबाने तरी निघायला पाहिजे.
तील तर फायदाच होईल विद्यार्थ्यांचा. होय शिक्षण पद्धतीमध्ये पण, सुधारणा होऊन जाईल.
शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा होणं ही, काळाची गरज आहे. आजच्या डेटला म्हणजे नाही सुधारणा- नाही झाली तर मग आपण आहे तसच म्हणजे जी आपली कासवाची गती आहे ना, डेव्हलपमेंटची ती तशीच राहणार.
हम्म
त्यांच्यात काही इम्प्रुव्हमेंट होणार नाही, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी कस असतं, डायरेक्टली इम्पॅक्ट करतात, कुठल्याही कंट्रीच्या ग्रोथ वरती.
हम्म
आणि जास्त एज्युकेटेड आहेत, किंवा जास्त ज्या लोकांना ह्या गोष्टी समजल्या ते लोक- पण ते भानगडीतच पडत. बारावी पर्यंत झालं की, पोरांना सरळ बाहेर ओरसेसला पाटवून देतो. वं ग्रॅज्युएशन येती. तिकडे करतो जॉबही तिकडे करतो मग कुठेतरी, दहा वर्षांनी इकडे येतो. आला तर, आला नाही तर नाही येत. आससिच्युएशन झालं तर क्रिएट होत बट पण, सगळ्यांनाच. त्या ब ग गोष्टी अफोओर्ड करणं, शक्य होत नाहीं ना.
हम् हम् हम
सर्वसामान्य घरातला मन पोरग, एक बाहेर जायचं म्हटल्यानंतर त त सगळ्यात मोठा क्वेशन वर्ग असतो त्यांच्यासमोर
हम्म हम हम्,
ठीक आहे चला बर वाटलं बोलून, तुमच्याशी बोलू आपण नंतर निवांत.
ह ठीक ह